हा काय करालाय?
हो हो
चहा, नाष्टा
आज ग्रीनटी पिल्या
हं रोज पिताय काय?
हा रोज पितोय.
उपाशीपोटी
हो तुळशीची एकवीस पानं घ्यायची.
हा
ज मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवायची
हा
आणि ते एक ग्लास पाण्याच अर्धा ग्लास पाणी करायचं
रोज
हा आठउन शिजवायचं
त्यांन काय होतय?
वजन कमी होतय
हा हा आणि सब्जा पिल्यावर पण होतय नवं?
सबजा नाही पितं ध्यानात राहत नाही मळं मळं ते तेनं
हा हा
सबजा नं
आम्ही सब जास्त पित आहे
सगळं
नाही मी एकटी
हा हा मध खायचा
मग तु खाल्ल्यावर काय होतं
त्यांना पण कमी होते
हा हा
आमच्यात आणल्या एक बाटले भरून
गोड खायचं नाही वजन जास्त कशाने वाढते गोड खाल्ल्यावर भात खल्ल्यावर त्यामुळे गोड खायच नाही चां त्याना अजिबात घ्यायचं नाही गोड काहीच खायचं नाही
चहा पीतच नाही भा भातला काय तोडलंय आमच्या भात खाला काय पोडणे असं दोन भात एक ताट भरून आहे ना
हा
हम्म भात शिजवतात
हा
म्हणजे पंचवीस
हा बोला क ह
हो मामी एक ताट भरून भात घेत्या
हा
आणि त्याच्यात ती चटणी, कांदा तेल मिक्स करत्या आणि खान जास् ग रोज दोफच तेवड खात्यात, चपाती नाही भाकरी नाही काय नाही
मामी खात्या व्हय, एखाद्याला सुट होत एखाद्याला होत नाही
होत ना येव कर
अती तेलकट पण चांगल नसते शरीराला दुकानचं काय खायचं नाही.
अ दुकानच काय नसतय
हम्म हम्म
तर पोरिसनी तबकत्या
हम्म मैदा अस कर असलं प्रमाण कमी केलं की वजन कमी होते आपआप
करायचं सकाळी उठल्यावर
होय सकाळच जातोय फिरायला, तीन किलोमीटर
फिरून काय होतय जरा ते चरबी कमी व्हायच असतय की व्हडिओ
कुठला क्लास शिकाला येत्यात
झुंबा
हा
हं हं चालतय किती पण केल्यावर नाही नाही
आणि काय झालं हॅलो तुझा चहा -नास्टा
चहा नाष्टा नाय सकाळी एक सबजा पितो एक ग्लास भरून
पाण्यात टाकून एक चमचाभर नंतर बाराला जेवण
हा हा
आणि का
काय नाय
हूं हूं
ऊन हाय कि चालत चलोय आज
सोडायला कोण नाहीेत काय आज
सोडायला हायेत त्यांची काम चालू आहे बाळ आत्ता उठलय म्हणुन त्याला संग घेतली ना म्हणून चलोय चालत
कोणा आजी पाशी असतय ना
हूं आजीपाशी हाईत सगळी त्याला बाबा हाय आज हाय
आजा कुठ जात नाय काय आता
मळ्यात जात्यात की आता
तेवढंच
हं
हो हो काका
काका गेल्यात ऑफिसला
हो का
आणि काय जेवण
जेवण आत्ता नाय बाराच्या पुढ
हो
म
काय नाही
हा हा
हो रानात होय
रानात आता ते ठेवलंय मग आता पेरायचं पावसाची वाट बघल्यात ह पाऊस झाला कि मका पेरायचा
पिकाचं
काय
मुंबई ला गेलासा पिकाचा मागचा
हा
जनावरांना वैरण होत्या
हॅलो आणि काय विचारल तो
संध्याकाळच जेवण कितीला असते
साडे नऊ धा
म्हणजे जेवण होते नऊला झोपायला अकरा वाजते
आमच्या झोप पायला साडे अकरा बारा
स्वामी समर्थांची माळ झोपताना माळ
जप ताय व्हय हा हा सगळी का एकटा हा हा
हम्म
तिकडं अक्कलकोटला हा हा जायच नाय का
जायचं आहे
बर
तुम्ही
नाही जायचय अजून
हुं हो हो हो हो असं जायच ठरवल की होत नाही अचानकच हे होत
हम्म
आणि काय माघारी कधी यायच आता
अकरा ला साडे अकरा ला
काय आता तुमच्या पुढेच काढला की हॅलो
हा बोलाकी
ते आता दुधाचे दर पण वाढलेत
किती झालंय
तरो रुपये
हा म्हणजे कसं पावशेर पडलं
काय माहित दीड किलो घेतले सत्तर रुपये
हो हो महागच हाय आम इथं साठ आहे आता कवठे एकंद ला आईशी न हाय की
नाही होय आमच्या आता मशीला बरंवाय भरवसा आहे भरवायचं होईना
हम्
दमवाल्या
हा हा
मग ते काल माझ्यावर होत म्हणताना तसं केलंय
काय ते हा
हिच्या्यावर होतं माझ्यावर होतं ना म्हणताना तसं करालतो
हम्म ह
पाडलं मामाला सांगितल आता बघूय पैसे कधी देत हे तवा भर हो
हम् हम् डॉक्टर येत्यात ना
नाही डॉ तुम्हीच येऊन सांगायच खरं गावात यायच आहेत्याला त दहा रुपये घेत्यात नुसतं यायला दोनशे रुपये
डॉक्टर आमच्या इथं अडीचशे तीनशे घेत्यात
ह मग ते जर ते दवाखान्यात नेऊ स्तवोर दोन--शंभर रुपये शंभर पण तेच जर गावात नेले तर पन्नास साठ रुपयेच होते
हम्म
किती सत्तावीस हॅलो पाच, चार, सात ला आहे हं किती साात केला
काय? चहाचा रेट वाढल्यात व्हय
हं फुल दहा केलाय हाफ सात केलाय हं फुलं हा
हं हं
तिकडं
काय माहीत कधी? आम्ही बाहेर पितच नाही
आमच्या इकडं पण कस आहे सांगु का?
हॅलो हॅलो हॅलो